हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आला आवाज
आला
हो
हा पण उचलायचा काय ते फोरनच ए फोरच जावं लागत.
हो असा उचलला जात नाही ना पटकन.
हा
हो काय करताये.
काही नाही आता म्हणजे अ लसीकरण होतं ना आज तर मग अं नवीन गरोदर आणि स्कंदा माता म्हणजे गरोदर पण नवीन फारच आल्या होत्या ना.
हो तुमच्या पण गाव मोठं जास्त असेल ना.
हा ना आमच मोठ गाव ना खूप अ मुलांची संख्या पण जास्त आणि गरोदर माता आस्पंदा पण खूप राहतात.
मा आस्कंदा कमी पण गरोदर जास्त आहे. तिशेक असतील आता नवीन आज एक तारखेला लसीकरण होतं ना अजून.
हम्म
भरपूर जाते
किती अंगणवाडी आहे तुझीकडे
तीन
तीन
हो तुमच्याकडे हो आता त द राहिला ड डाटा पूर्ण बरायचा आहे ना परत किती जास्त आहे. एक दोन दोन महिन्याचे होऊन जाईल पूर्ण डाटा भरायचा.
बाकी हाय क्या
हो त्या दाखवत नइना माझ
अससा
हा दाखवत नाही सांगत होद्या म्हणे घर मॅमला सर आता सरांना भेटायलाच जाव लागेल घरी कोणी नवतं मग म जायचं होत हा म्ह पोर मध्ये मध्ये मध्ये मध्ये बोलतात ना ते
हा ना ह पप्पा नाही आहे तिकड बोलून राहिला दुकानात ह
काल चीूवू पण तशीच करायची ना मध्ये मध्ये बोलायची
ह ना आपण जास्त प्रेम करतो तरी पण पप्पालाच शकतात ते
हा मध्ये मध्ये मध्ये मध्ये तू काय करते कोणाशी बोलते दाख हो दाखव करत होती मध्येच
हा ना
हा मॅडम आल्या त्या का
हां तुझा ना आजताई म्हणजे फार कमी येतो झाला
आवाज
हा
बाहेर रे रेंज नसते ना इथं
असये का
हो एअरटेलची रेंज नसते ना त त्याच्यामुळे बाहेर बसली आहे मी
बाइ हा आता चांगला हा
हो बार- बसलीय ना मी
हा आता चांगला आवाज झाला
हो
रात्री रात्री र म ताईला पण फोन लावलेला होतो तिथं खूप बारीक बोलते त आवाजच नाही ऐकू येत तिचा म्हटल तिला थोडं जोराने बोलण आवाज बरोबर तू काय सांगते तेच नाही समजत मला मग ती जोराने बोलाय लागली मग चांगलं ऐक आलं
हो ते जास्त
हम
आजू अजून कोणाला लावला होता का
हा जहता
कोनाला लावला होता का फोन हो
अजून सुर सुरेखा ताईला फोन लावलेल होत त्या त
गारा गेली ना
ह्या गावाला गेली. हम आता म्हणजे येत आहे रस्त्यात आहे बसमध्ये.
हो-हो,
आणि ते परत विजिट ला येणार आहे ना.
हो,
ते मग कधी पण पोहोचून जातील तर तयारीसाठी निघाली म्हणत होती ती.
हो,
हम,
ते कधी-कधी घेतले.
या वर्षी मी म्हणजे अजून किचन गार्डन भेटणार आहे ना.
काय माहिती मू तर नाही घेणार भाई माझी लहान पोरगी आता फिरायला नाही. हे होणार ना उन्हामध्ये फिरावं लागत. चिवला घेऊन किती फिरले होते मी शेता शेतामध्ये.
होय,
नार नाही ना.
हा,
अजून ते आता तर लहने पण हाय.
हा ना,
हा
या वर्षी पण देणार आहे अस. म्हणजे. टिंग आ.
देतात पनना टाईम. गेला का नंतर देतात मग कोणी घेत नाही.
हा ना टामावर टायमावर. दिलं पाहिजे ना त्यांनी,
हो सीजन चालला जातो ना मग.
मग सीजन चालला जातो.
ते लोक पण मग लावत नाही नंतर लावतात ते हिवाळ्यामध्ये.
हा हिवाळ्यामध्ये लावतात मंग ती. आणि परत ते त्यांना सांगितलं का तुमच. तुम्हाला भाजीपाला भेटणार आहे त्यामुळे तुमचं नाव आधार नंबर घेत आहे स्या अस तर कधी भेटणार आहे तर पाशाड्यामध्ये अस. सांग सांगायचं आणि त्यांना. तर मग ते. पुन्हा भेटतात नात कधी देणार आहे.
तेच विचारतात हा तेच विचारतात तेच त हो हेच हच करतकते
हा गेल्या वर्षी पंचार तर महिलांना भेटलेलं होतं आता या वर्षी माहीित पडेल किती महिलांना दता आहेत ते
काय माहिती नाहीतर गावाजवळ जे जेवढ शेते त्यांना द्यावं लागेल आपल्याला आमच्या तर दूर दूर होते ना कोुळपांढरी कडे असं मेळमांना घेऊन गेली होती मी तर
मग फोटो काढायला जाताना मग रस्ता पण पाहिजे ताई
हो पाण्याच्या दिवसात तर तिकड जायला रस्ता पण नाही अजून
मग आता म्हणजे त्यांना म्हणजे आधार नंबर सह्या घताना त्यांना सांगा लागेल कारण की भेटणार तर घराजवळ लावायच तर लांब लावून देतात मग हम्म
हे लावायला घराजवळ माणसांकडे घरं बांधायला जागा नाही
हा ना तसच घरं बांधायला लाग नाही आहे मुढ मा आ आपले लोक मग खूप लांब लाब शेत असतात
हा
ते मग
पैसे मागतोय का मोबाईल
मला मला मला
मोबाईल मागतोय का
हा मला
चिवू ने पण काल मागून हिसकून घेतला कट करून दिला आता म्हणून ना हा तिने राहिल का तेव्हा लावत ति मंग
हा ना आप पण मस्त झोक्या बांधलेला आहे त्याच्यावर खूप खेडत होता खूप आवडत याला झोका
आणि आपला कॉल चालू चालू झाला का लगेच मागतात
यांना दिसायला नको पाहिजे मोबाईल
हा त पण त असा पडलेला राहतो कोणी दिसल्यात नाही हा नंतर आपण उचललातो का लगगेच मागते
हा
हो
अजून दुसरं काही चालू आहे का
काही नाही
ह
बस नाही त्या झोपल्याय मी पण ते झोपलेथ पर्यंत करून घेल कॉल उठले का मं मध्ये मध्ये ती बोलत राहते मग बर लहान आहे कालपण असं करायची ती पण रडायची आणि ती पण मागायची ची मोबाईल
दोघे रडतात का
हा ती रडत होती मग तिला मोबाईल तिला मोबाईल पाहिजे तिला मोबाईल न दिला का ति लहान ल मारते मग
असा
मोबाईल घेऊन बसतो की मागत नाही माझा
असा
त्या झोपल्या का तेपर्यंतच काम पण करायला हे होणार मला आता तरच
हा मी त्याला फोन देते मोबाईल ते मोबाईल बघितलं का लगेच मागतात म्हणून लपलूनच देते.
अससहा
हा देतच नाही आता कारण की यांची मग नाजूक नजर ना ते मग आ खुपसते. थोड्यात म्हणजे मे मेंद्यापर्यंत पोहोचतो ना. म्हणून लहान बाळांना मो ल नाही घ्यायचं जास्त
आमची तर माझ्या पप्पांचा पण काढून लागते.
हा हा
ती लहानला मारते मग द्यावा लागतो. ति त्याने बघत आता शाळेत टाकणार आहे. तुला हे बघायचे सांगते ना मग हे ए बी सि डी बघते. असं बगत दे हो
कारण की हे म्हणजे लहान आहे अजून हे मोठं होणार पहिली दुसरी तिसरी शिकणार.
हम्
यांना मग ना जरीे
ह नर्सरीचे पॉयम बघ तर तिथेच बघत राहते दुसर नाही. हम तिला हे लावून देतेस सांगितलं नाहीस माझ माझं लावू.
हा
कितीच लाऊ
मी म्हण बघायला काय लागतंय मागतात मोबाईल पण त्यांना आपणच मग घ्यायचच नाही.
पोयम पोयम ते तिच तिच बोलते छान बोलते ती हो शाळेत आता तेच शिकवणार. तिला
हा हा
हा म्हणून
आमच्या म्हणजे आम्ही राहतो ना इकडच्या भागात म्हणजे अंगणवाडीच नाही आहे आम्हाला खूप लांब पडते ना.
हो
त्यामुळे आमचे बाडे मग किती पुरं आहे लहान लहान जिरो ते सहा वर्ष मधले इकडे पण ते रस्ते रस्त्यावर रस्त्यावरून जावं लागत अंगणवाडी मध्ये म्हणून ते मुलांना पाठवतातच नाही. आणि माझं मुलं पण नाही ज असं का जवळ राहिलं तर मग चांगलं ना
जवळ आहे आता तिला मंदानाला टाकलं ना नर्सरी मध्ये
तुझ्या मुलींना का मुलीला का?
हो आता तीन वर्ष झाले तिला नर्सरीला टाकला
तर भस घ्या भस घ्यायला येणार का घरी
हो गाडीणार गा गाडी लाहावी लागते हो
हा चांगलं आहे ना मग फीस पण बरावं लागते का
हो साडेबारा सांगत होते ते
साडेबारा एक वर्षाचं का हम् ह
हो दोन मिनिट हा ताई कॉल येतोय हो